हॅलो
ऐ ग काय झालं काय करत
काय नाही ग पडलेली थोड्याशी डोकं खुत होतते ना सर्दी म काछ माते काल अचान चिंका सुटल्या अ आणि आज जामच झाल
पण बोलते का रुपाली गायब गायब तरी कुठे झाली सकाळी मेसेज करायला परत काय केलास नाही
हा अग आली तिथून दोन वाजता दोन अडीच ला आली ठकाली जामच तिथ डोकं अजून जड झालं त्या टीसीच्या समोर आणि सध्या अगं विसरली परत जायची मध्ये म्ह मर घरी घरी जाते असं झालेल्या
हम
असं बघते नाही तर जाऊन येत एकदा गोळी घेऊन येत मेडिकल मती पण खूप त्याचा अर्थ ते अऔशधायला लागेल पहिले
दर पण येत ना आता
हा लवकर प अ ना पावसामुळे पण असेल कदाचित क्लायमेट पण चेंज झालंय ना त्यामुळे पण असेल असं काय बोलतेस
नाही नाही माझ पण आताच आवडलं ज्योतीला एक केलं हो मी त्याचाच बोलो ट घ्या ना काय माहितीता मग पाला
हिला लाव दे ना मी सकाळी ज्योतीला पण तिचं पण मी लावलं आणि तिने उचललंच नाही त्या तुझ फोनच नाही येते आणि मी नंतर पूर्ण बॅक त्याल्यानंतर तिला गेला कॉल वेगळच त्यांचं दोघीनी केलं की.
त्यांना नेटवर्क कमी हाय.
नेटवर्क मलं स्वत आहे त्यांचं.
नंबर पाठव न कोणा. ना कतीचा पाठ हो का हो
श्रोतीचा नाही माझ्याकडे अं त्या एका. मी त्यांना लावलेल ना त्यांचा आहे त्यांचा पण मला मेसेज आ त्यांनी कॉल पण एक. केलेला मला पण मी इथे होती. आता डायरेक्टॉ लाव कॉल केलेला नंतर कट केला त्यांनी. होय आणि आता मेसेज बघितला त्यांचा मेसेज. झालंय टाइम आहे त कॉल कराय का तर. हा हा तर मी ते आत्ताच बघितलं त इच्छाच नाही ग बम लावला. आणि ते झुमल्यासारखं झालं ना एकदमच. हम्म तमग झोपली.
अ ओके
हो तेराव सकाळपासूनच स स्कूल ला चालेल तेव्हापासूनच झालंय. कुठलं जात औषध देणार होते परत विचारले खाली गेल्यानंतर मला आठवण करून द्याेत. ते आई औषध नाही दिलं म्हटलं बा आता आठवण करून देते का. अस काय बोलतेस मग. खाली भाकरी. होते ना त्यातले खाली होते काय आहे ते. चव लागते का खायला काही दुखत असल्यानंतर इच्छाच होत नाही. असं त्यामुळे.
माग ते जावऊन डॉक्टर कडे इंजेक्शन घेतले.
हा बघते र तर मग एक गोळी घेतली तरी होईल पण तशी दुपारी झोप नाही मग होत ना कम. लय ते गोळी सर्दीची घेतली की. हा डायरेक्ट कंटिन्यू रात्री घेतल्यावर मस्स झोप. पण होते ना तर मग ते अर्धवण झोप राहिली की चक्कर वगैरे पण करतेय मला. तर ते मागे एक दोनदा तसच झालेलं सर्दीची गोळी घेतली. आणि नंतर मग. अशी दोन वाजता वगैर झोपली पाच वाजता उठलं असं तसं चक्कर सारखंणजे वेगंच होत होतं. ती झोप कंप्लीट नाही ना झाली त्यां जशी झोप येत. तेव्हा आता म्हटलं गेली मग रात्री बघायला लागेल नंतर जायला मी. होडी गोळी पले
काहीतरी खाल्लस ना तर तुला बरं वाटेल गरम गरम. हा ग आपला तुळशीच पान. दोनच मिळावेत.
हा हा वेलची हा माहित आहे मी. करते हिच्यासाठीने मी करते तेच करायला लागले म्हणजे. थोडं गरम गरम घेतलं तरी शेक मिळतोय तो.
ल कलरता वगैरे पण शकत शकत त्याला थोडं बरं वाटेल. पण मग पावसात जरा बर वाटत. थोडीशी दालचिनी टाकत हा. म तिखट तिखट मस्त वाटेल जरा.
तेच करते मी करते हला. त्या तुळशीचा पाळा अ आळ आणि आपलं थोडस गुळ टाकतय.
होय हा.
हा कारण का ते जास्तच हे लागतं ना मग थोडस गुळ टाकल्याव बरं वाटत काय बोलते?
तक तिला लागेल ना थोडासा गुळटाक म्हणजे ती
हा हा तेच दो मी पण घेतो आता जसं तेच करते.
सगळ बंद आहे आमच्या इथे दुकान सगळं बंद.
का ग? अरे हा आज काहीतरी मोर्चा होता ना?
ह सगळंच बंद आहे फक्त दुधाच दुकान टे एकच चालू आहे बाकी सगळं बं वडा हे सगळं दुकान सगळे बंद आहेत.
हो का इकडे नाही. इकडा सगळं इकडे चालूच आहे. इ ते काय ना बंद.
सकाळी मी उठले ते सांगळच दुकान बंद. वरती झोपलाय त्याला झोपवला आणि आले इकडे आणि हा आता टी व्ही बघतोय.
ह
दुपाचा टाइम पण पटकन निकून जातो साडेचार वाजले आता त्याला क्लास लावला त्या जाय पाठवायला लागेल आता म मंडे पासून एक्झाम ये अगं.
लगेच आली ना?
हाप आपली सहामायची म काय?
पोराना आपल्यापेक्षा जास्त एक्झाम आहेत. तेवढाच अभ्यास पण आणि एक्झाम पण तेवढच घेतात.
खू परशान शहरग प्रती पण परेशान आहे गामात.
हो ना आता भरपूरच असतं.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
खूप येतो पाऊस पण. नाही आणि त्यात हवा पण सुटले त्या मु असं लाईट पण यथे.
हम्.
किती जाते लाईट पण.
आज बरी आहे आमची लाईड नाही गेली नाहीच गेली म्हणजे कालपासून बरी आहे.
पण गेलेली आणि आता पण. अ आता पण गेलेली पाच दहा मिनिटासाठी आली लगेच जात ते ते सारख
आमच्या आता गेली क मग येणार नाही वाटत जाईल ती जाईल. .
हो ना तुमच्या इथ लाईड डेंजर ये बाबा.
म अजून ते नाही बाबा बरे उपकार केले ना अजून तर लाईट नाही गेली.
हो ना. तेच खाय बोलताय म बाकी?
भाऊ आले का?
नाही एवढ्या लवकर कुठे येतील. ते तू बोल ना काय बोलतेसत.
शनिवारी येते वाटत म या शनिवार रविवार.
नाय ग आई नाही ना
हा हा आई पण गेलेत ग पंढरपूर ला.
मग दरवर्षी जातात.
दोघं पण जातात का? फक्त आईच?
आईच. दरवर्षी जातात बस असतंय ना.
हा आणि ती ही पण गेले वाटत. भाडयाच्या आईनी. ती देशमुख. मण्याची आई, देशमुख ती. देशमुख ते.
या वर्ष गेलेत का?
तर मी काल व्हिडिओ कॉल केला ना. त त्याकडेच होता. आईंसोबत बाजूलाच बसला होता मग. दिसला हो मला.
तर हा का? गेला असतील मग? या वर्षी आता सगळं झाल ना. सुना वगैरे आल्यात ना.
ह ना भरपूर जण गेले ह्या वर्षी. गाडी फुल होती एकदम, बाबा बोलत होते.
हो भरपूर जण जातात. त आई पण च्या दर वर्षी जातात. दोन्ही यांना अलंदीला पण जातात. पंढरपूरला पण जातात. बाबानाही जात. म्हणजे इच्छा असते त्यांची. पण घरात तं पाणी येण्याचा पण प्रॉब्लेम होता ना.
हम्म.
पोरं दोघी पण कामाला जातात. त ताई बोलत होत्या. क सुट्टी घेतले म्हणून.
घरीय का म?
कविता ताई. बरं पण नाही वाटतात. त ताप आलेल त बोलत. पोराण बोलते परत शाळेत जातात. ती काय घेणार नाय. असं बोलते त. तू कशाला घेतली मशीन. त तो म्हणते जावदे मला पण घ्या ओ. पोरांच पण हे. शाळेत वगैरे जातात. आणि हे पण.
हम्म
अस
ना तुम्ही रात्री आईंना फोन. म्हणल बघू पोहोचला का? साडेआठ वाजता पोहोचली ती लोकं. वरती जागा भेटली. टेरेस वर ते पण. आता आपल्या बसला जागा च नाही. डायरेक्ट वरती टेरेसवरे. नशी ते टेरेसला हे बांधलंय थोडं बाजूने त बोलो आई बोलो तुम्ही कस बोल. हवा पाणी किंवा पाऊस आला मग? उगडच. नाही मी सगळं म त्यांनी थोडस लावलंय चारी बाजूनी.
पन ह्यांनी आधी हे नव्हत केयलं का? बुक वगैरे नव्हतं केलं का?
ते तसं नाही. जे जाईल ते जागा धरेल असये.
धर्मशाळेत ना.
धर्मशाळेत. हा.
दरवर्षी तर बरोबर असते ना जागा.
काय माहिती. यंदा काहीच मा डायरेक्ट टेरेस वर जागा. आम्ही काल व्हिडिओ कॉल केलेला तेव्हा सगळं तेच चाललं होतं.
आणि बस कुठे ठेवले मग?
बस काय माहिती तेन?
अच्छा.
डायरेक्ट टेरेस वर जा आपली सगळीलये आहेत म्हणतात आहे जागा पण टेरेस वर भेटल ग आम्हाला जागा.
पयला बघा पाऊस वगैरे आला तर. हम्म तिकडे नाहीये पाऊस? पण काय पावसाच घेतेस.
कधी आलंस बायचान्स.
हो, आणि उघडं आय अगं चारी बाजूनी बघितलं मी.
हो ना, म टेरेस पूर्ण ओपनच असेल ना?
हा.... थोडंस पयली हि जाईल तीलाच थोडस त्यांनी तो काळं ताडपत्री लावलाय बाकी पूर्ण तलते
हो का?
दर्शनाला तर बघते त्यात काय डाळ जाणार? अगं मद वारी येईल ना त्या मग दिंडीची, त्याच्यात आम्ही दर्शन घेऊ.
नेवकर ते तरी तशी पण कुठे जात
नाहीच जातं, निसतच जातात काय गरज आहेे त्या पंढरपूरला जायला निसतच जातात. पैशे संपून येतात.
मंदिरात जातच नाहीत ते? हो नाही जात मंदिरात. का तिथच थांबतात?
हा काय करतात? भजन करतात हा म्हणून नाही आणि शॉपिंग करतात.
हा- हा तेवढंच असत.
तेवढच असत मी सांगितलंय तवा आणायला. बोल्ला मला तवा आणा एक चांगला बोलयच हम्म कांहीं मी बोल्लो आईनं ना बोल आम्हा तवा आणा बोल्लो. मी म्हटलं मला तवा आणाच. ताईंनी काय सांगितलं? ताईनी पोळपाट लाटणं सांगितलं त सागवाणचा असतो तो.
हा- हा.
मला गेल्या वर्षी हे आणले होते पंचपाळा. पितांबर चा तो आणलाय म बोल्लो मला आता तवा ना तवा ज म फोडा आले म्हणजे किती वर्ष गं झाले का तो घासुण- घासुण पातळ झालाय.
अ ह
मी म्हटल तवा नाही म्हण चांगला
म काय बोल्ल्या?
हा बघते ग, म बघते मी बाजारात अजून गेली नाही. बघते मग भेटला तर आणेन.
बराय आग आमचं नाही कोण विचारत. आणू घरात काय पाहिजे का? माझ्या पोरीला पण नाही आणत कधी काय.
आणतील सगळ्यांना तेच हाय काय क्पिपाच आणतील काय गरज आहे त्या पैशाच
अग नाही माया पोरीला पण काय आणत नव्हत्या इघडं आल्यापासून ना एकदा पण ना न सार्थना एक पण गोष्ट त्यांनी अजूनपर्यंत आणली नाही एकच वर्ष फक् क्त आणलेला त्यांनी कायतरी हित अ.... हे टॉय म्हणून टॉय आणलेला एक. असं नाही तर काहीच नाही नाय आणलं त्यानंतर. आणि त्याला नेहमी आणतात.
म, कर थोड्या वेळानी कॉल, बाय हा.
अ.